हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम. हॅलो. हो हो येतोय येतोय. नमस्कार म्हटलं. आवरली काम?
चालूय भाजीपाला निसायचं काम. आज आमच्याकडे आठवडा बाजार असतो.
हो हो. हो हो.
त्यामुळे आत्ताच, बाजारातून भाजी पाला घेऊन आलेय. चालंय निसायचंच काम. निवडून ठेवलं की कसं, करायला सोपं जातं.
हो सोप जातं. बरोबरे.
हम्म आणि दररोजचे टिफिन असले की, मग पटकन कधी निसणार? कधी करणार? त्यामुळे आधी सगळी तयारी करून ठेवलेली असली ना. पटकन उठायचं. करायच.
हो हो.
मं टेन्शन नाही राहत.
हो बरोबरे ना, खूप सकाळी पण खूप धावपळ होऊन जाते उचित
हो मळ्यामध्ये, मळ्यामध्ये ज्यांना जायचं त्यांचं वेगळ. ऑफिसला ज्यांना जायचं त्यांचं वेगळं. शाळेत ज्यांना जायचं त्यांचं वेगं तीन तीन चार चार होऊन जातात. आणि घरी जे राहतात, त्यांचं वेगळं.
हो बघितलं बघितली मी. पण पाण्यचं कसय तुमच्याकडं ओ?
पाण्याची तर खूप टंचाई चालूये. पाणी म्हणजे, आमच्याकडे नगर पररिषद च येतं त. ते फक्त दहा ते पंधरा मिनिट येतं. त्यातच ऍडजस्ट करावं लागतंय. आणि असं झालं की आठ दिवसापासून पाणीच येत नव्हतं. आम्ही तर टँकर मागवून पाणी पुरवठा करतोय आता सध्या. खूप बेकार हालाते. पावसाची वाट बघतोय, पाऊस नाही. शेतामध्ये काही करता येत नाही त्यामुळे. पेरणी करायची आम्हाला पण, मका वगैरे सोयाबीन वग गैरे. पण पाणीच नाही तर कसं काय करणार?
नाही पाणीच नाहीये खर. हो. आमच्याकडे तेच प्रॉब्लेमे आहो. आमच्या इकड तर काहींनी पिकं लावलेली. असं समज कोबी, टमॅटो वगैरे लावलेली होती रोफ. तर पाण्यामुळे अक्षरशः लोकांना सोडून द्यावा लागलं. इत
हो. इकडे पण तसच झालंय. आम ची जे शेजारच्या आहेत. त्यांनी किती अ एक एकर टोमॅटो लावले असतील. पण पाण्याअभावी ते पूर्ण म्हणजे, असं सुकून गेलेत झाडं. आणि पूर्ण बियाण्याचे ते रोप पा चे पैसे वाया गेलेत त्यांचे. तर ते इतके म्हणजे, त्यांना करून पसतावा आला
हो खूप चालू प्रॉब्लेम नुसते चालु, पावसाने कमी नाही येव ना पण बाई
मागच्या वर्षी किती, हाल केलेत मे मा महिन्यापासूनच सारखा पाऊस. तेव्हा थांब बाबा थांब, हा पाऊस म्हणाव लागायच थांब बाबा आता बस झालं, आणि ह्यावेेळेस वाट बघून बघून हैराण
हैराण, आणि असं म्हणतात का धोंड्याचा महिना असतो तो पाऊस लेट येत. तो दुष्काळ जाहीर होतो. अस
हो असं सगळे म्हणतात ते, पण मग काही कळत नाही काय खरं काय खोट. काही काही ठिकाणी तर मोठमोठे अ हे करताय, काय म्हणत
र होतो बस
काही काही गावांमध्ये तर, हा काही काही गावांमध्ये नाही अशी पद्धत आहे पाऊस येत नसला ना, की पूर्ण गावभर म्हणजे पाऊस येण्यासाठी प्रार्थना करतात. गाणं म्हणतात. जस की आपल्याकडे नाही का, वासुदेव वगैरे येतो बघा गाणं म्हणत अशा पद्धतीने आणि काही ठिकाणी तर डायरेक्ट होम वगैरे, हा होम वगैरे करतात देवाला प्रार्थना करतात कि येऊ दे बाबा आता. काही आमची चूक झाली असेल तर, जाऊ दे.
हो हो हो हो हो,,
असं खूप, टी व्हीला तर सध्या खूप दाखवतय अशाच बातम्या.
हो हो हो,, चांगलंय ना लतेरा लोक प्रेणा कय ना त्यांना यायला तर पाहिजे ना पाऊस, पावसाही तर खूप गरज आहे.
हो, आपल्याकडे तर अजून काही कृत्रिम पाऊस आपल्याकडे तर काही अजून कृत्रिम पद्धतीचा पाऊस पाडायची सोय नाही ती, तसं दुबईमध्ये तर क कृत्रिम पद्धतीने पावसाळा
हो तिकड तर करता, हो हो त्या पद् हो तो सांबे ते पणामुळे शेतकऱ्यांचे हातण पण होता मी जे गाई वगैरे शेळी, बकरी, बैल वगैरे यांचे पण खूप हाल होतात. त्यांना पण पाणी नसते.
हो ना त्यांना चारा नाही, काही नाही पाणी नाही
का ह चाऱ्याचा, पाण्याचा, खूप प्रॉब्लेम चालेू सध्या. मुक्या जनावरांना पण अस कुठून आणणार, काही तर बाया माहिती का डोक्या वर ना गावात नाही एक दोन दोन किलोमीटर वरून पाणी वाहता. तेव्हा ते घरात पण पिता आणि जनावरांना पण देता. अस कोण रिक्शन अ ल का ठीका ना इतकं बेकार चालू आहे सध्या.
पाऊस आला नाही तर?
तेच ना, अजून जर पंधरा दिवस म्हणजे अजून दहा दिवस जर नाही चाला कदाचित तरं पाणी सुद्धां पेलं राहणांर नाहीं शेतकऱ्यांला इतकं कंडिशन बेकांर तरं हम्मं
तेचं नां आणि त्यांचं कसं सर्व त्यावरचं अवलंबून असतं म्हणजे घरांत दुसरं कोणी नोकरी नोकरी वगैरें कांहीं करणारं असलं तरं ठीक तिकडूंन तरी थोडंफार कांहीं नां कांहीं ऍडजस्ट होतं पणं जे फक्तं शेतीवरचं अवलंबून आहे त्यांचे खूंप हांल आहेतं बिचऱ्यांचे
कामं शेतीवरं आवं लबूंन हम्मं अक्षरशः लोकं पावसांची वाटं पाहून पाहून पाहून कंटाळा आलांय लोकांना आंता
हो नां
हो नांव रोजचं पाऊस पडे नाहीं की आंता
आमच्या इथे पणं पांनपोई वगैरें असायंच असं आंता तरं ते असं आंता पूर्ण हां तेचं सांगते की ते पाणं पोई वगैरें जागोजांगी करूंन ठेवलेले असांयच्या आंधी उन्हाळ्यांमुळे तरं आताचं त्यांच्यांत सुद्धां पाणी नाहीं एवढं पाणी ट्यांचे झाले की म्हणजे नाहीं कां येणाऱ्यां जाणाऱ्यांना पाणी प्यांयला मिळायचं तरं आंता ते सुद्धां भरूंन ठेवांयला कांहीं सोयचं नाहीं पाणीच येतं येतं नाहीं तरं कायं भरूंन ठेवणारं
कांहीं ठिकांणी आहे पाणी पणं कांहीं ठिकांणी परिस्थिती खूपचं जांम झाली त्यांच्यांत जनवरांच तरं खूंप अंति जांम झालं जनवरांना कांहीं कायं